येतोय आवाज माझा.
होय येतोय
हा ऽऽऽकाय करताय मग,
काय नाईआता शॉप बंद केलं, घरीऽऽ
होय काय,, जेवण वगैरे झालं की नाही अजून,
नाही आता घरी जाऊन बनवायचं आणि मग जेवऽऽ
होय आता बनवू पर्यंत आणि तुम्हाला वेळच जाणार.
होय,, तशी तयारी थोडीफार अर्धी करून येतोय दुपारीच.
हां
कर वगैरे लावून, ठेवायचा, कणिक वगैरे मळून.
तरी पण ते कुकर लावलेलं गारच की म्हणजे डाळी वगैरे लावतऽऽ तशील ना भात तर आता जाऊन लावायचं.
आता एवढ्या गरमी ते एवढं जास्त. अं ऽ, जात पण नाही ना गरम,, भात जरी थंड असला तरीऽऽ वरनं आमटी गरम असली तरी बास हुतयऽ
होय ते तर आहेचऽऽ
बाकी चपात्या वगैरे असतयच आता गरम केलेली.
होय,, नाही म्हणजेऽऽ बनवायचंच सुरू आय अजून,, झालं की मग जेवायचं,,, आम्ही काय एवढं लवकर जेवत नाही दहाऽऽ
आमचं पण ते,, माझ्या शॉपऽऽ मुळं तसंच टायमिंग हाय आमचं,, दहा, साडे दहा. ते रोजची आताऽऽ सवय पडलीय, रुटीन झालय.
होय, ते तर आहेच सोडा,, एकदा सवय झाली की आपल्याला काय वाटतच नाइ.
वय, दुपारचं पण कसं जेवण वेळानच होतंय ना माझं.
होय, होय, संध्याकाळच म आपल्याला जेवायला भेटतचं आय म्हणजे भूऽऽ कुच लागत नाई नाइ संध्याकाळचं? हं. नाही, नाही, लागत नाई. म तेच म्हंटलं तुम्हाला विचारूया, कुठं गे लेल्यात की नाई, सुट्टीमध्ये?
सुट्टीमध्ये कुणीकडं नाही. फक्त राधानगरीला. गावी तेवढं त्याच्यानंतर मग एक ट्रिप फक्त हेच ना. होय. राधाानगरी भेजउडे - -
हा ते पण भारी हाय सोडा - -
तिकडे एक चार, आठ दिवस. होय. डॅम वगैरे हायना.
होय.
तिकडे गेल्यावर मग ते राधानगरी डॅम राऊतवाडी धबधबा काय आता बंद हाय.
होय. आता काय ते पावसाळ्यातच
मग ते बॅकवॉटरला थोडंफार आहे तिकडूनच जाऊन आलो.
हा मग तेच म्हंटलं माथेरान पण आहे ना चांगलं फिरण्यासारखं म्हणाय गेलं तर त्या आपल्या कस अ - - राय महाराष्ट्रातील नाही, नाही. ते पुणे मुंबई - - साइटला म्हणजे बरोबर मध्य भगी येतयं पुण्याच्या आणि मुंबईच्या म्हणजे आपण पुण्यात कडुन म्हणजे आपल्या इकडून कोल्हापूर कडून जरी गेलो तरी आपल्याला जवळ - - पडतयं मुंबईकडून जरी आल तरी ते पण जवळ पडतयं ते कस आपल्या - - रायगड जिल्ह्यात पड पडतयं ना?
हा. मी कधी तिकडं गेलेच नाय.
म्हणजे ते आहेच हा ते आहे सोडा म्हणजे - - चांगलं असं हे थंड हवेचं ठिकाण आहे ते - - हा म्हणजे तथ फिरण्यासारखं म्हणाय गेलं तर आपल्याला निसर्गच. निसग निसर्ग म्हंटल्यावर आपल्याला भारीच वाटतयं नाई ते मग तो कुठला पण असू दे.
आणि निसर्गाच्या ठिकाणी कस - - थंडच थंड ह वातावरण असतयंनि- - त्याच्यामुळ आपल्याला ते भारीच वाटतयं फिरायला. आणि तिथं म्हणजे तुम्ही जावा. हा. उन्हाळ्यामध्ये जास्त - - म्हणजे कस उन्हाळ्यामध्ये आपल्याहिकडं गर - - मी भरपुर असत्या हां. आणि त्या सा इटला गेलं की कस म्हणजे तिथं हे हाय ना समुद्र हाय. समुद्र असल्यामुंळ आपल्याला थंडगार म्हणजे वातावरण तिथं भेटतंयच. त्याच्यामुळं तिकड गेलेलं एक चांगलंच हाय म्हणजे ह्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या ह्याच्यात आणि पावसाळ्याच्या हेच्यात काय आपल्याला आपण गेलो तरी काय वाटतच नाही म्हणजे भा
मग काय पावसाळ्यात काय धबधबेस फिरण्यासारखे - - तेव्हा काय थंड हवेच्या ठिकाणी एवढे आपण फिरू शकत - - नाही तेव्हा निसर्ग बघायला जेथं मिळेल तिकडेचं जास्तीत जास्त धबधब्यांचे स्पोट. पावसाळ्यात
हो. हरवा हिरव सगळं रान येत नई तिथ आणि जंगल पूर्ण ते झाडाझुडपाणीच भरलय त्याच्यामुळे आपल्याला तिथं थंडच वाटणार.
हा.
आणि तिथं काय पूर्ण बारा महिने तिथं गारवाच असतोय. माथेरानला आणि मेन म्हणाय
पण ते आपल्याला सूट व्हायला पाहिजे ना? आपल्याला इकडच्या वाता वरणात राहून सवय आणि ते पावसाळ्यात थंडीत वगैरे जास्तच तिकडं थंड असणार ना.
पण एवढं काय असं ना, की आपण फिरायला जाणार नई फिरायला काय आपण दोन तीन दिवस म्हणा एक दोन दिवसच जास्त काय नसते आपलं. म्हणजे तिथं झाड झुडप पण भरपूर आहेत आणि जंगल पूर्ण ते जंगल टाईपच भारी असं फिरायला म्हणजे पण म्हणाय गेल तर तिथं वाहनांना बंदी आहे. वाहनांना म्हणजे तिकड जायला देतच नाहीत. आपआपलं काय असेल ते चालत जायचं पायी नाहीतर सुविधा जस घोड्यावर बसून जायचं. किंवा हात गाडेत त्या पण आहेत तिथं. त्याच्यावरून म्हणजे फिरवतात आपल्याला. नाहीतर आपण काय आपल्याला जर तेन घोड्यावरून म्हणा नाहीतर हात गाडीतून जायचं नसेलच
तर आपण पायी आपण जाऊच शकतोय हा.
हां
म्हणाय गेलं तर काय तिथे एक रेल्वे पण आहे. तो पण पॉइंट तिथं आहे. खर ते काहीतरी नेरळ पासून माथेरानपर्यंत त्याच हे आहे. मग ते त्यातून आपण फिरून होय. तिथून आपण त्या ट्रेन मधून जरी फिरलो तरी आपण ना निसर्गाचा अनुभव घेऊ शकते म्हणजे म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारची प पक्षी वगैरे असतात त्यांचा अनुभव घेत घेऊ शकतोय जी झाडं झाड वगैरे असत्यात ती आपण बघू शकतोय.
हा हा
म्हणजे भरपूर अस आणि तिथ ह्याच्यामध्ये जर गेलासा पावसाळ्या म मध्ये तर धबधब पण भरपूर आहेत. परत दऱ्या पण आहेत. आणि मेन म्हणाय गेलं तर आपण संध्याकाळच्या ह्याला म्हणजे सूर्योदय म्हणजे स सकाळी आणि संध्याकाळी जे तिथलं दृश्य फायल हा हा सनसेट. पॉइन्ट भर आहे तिथ तो पण एक पॉइन्ट म्हणजे वेगळाच आहे. त्या ठिकाणी पण आपण जाऊ शकतोय म्हणजे मेन पॉईंट तिथं म्हणाय गेलं आपण काय माथेरान एकच अस फिरू शकत नाही तिथ अस भरपूर पॉईंट पण फिरण्यासारखं आहेत. म्हणाय गेल नंतर पॅरोनामा पॉइंट आहे इको पॉइंट आहेत. सनसेट पॉइंट आहे आणि एक म्हणाय गेल तर लुईसा पॉईंट म्हणून आहे काहीतरी तीथ. ही जास्त तिथली फेमस आहे. मग आपण तिथ गेलो तरी आपण ही सगळी पॉइंट फिरून येऊ शकते की आपण अनुभव पण घेऊ शकतोय की तिथ गेल्यावर काय काय आहे काय काय नाही. हे सगळं आपण बघू शकतोय.
ते कस माझी मुलगी लहान आहे. ना त्यामुळं एवढं असं गेले नाही कधी. आता ती मुलं पण कशी कळायला वगैरे लागल्यावर त्यांना घेऊन गेलं की त्यांच्या पण थोड लक्षात राहतय ना आपण कुनिकडे गेलेलो काय. काय तिकडं बघितलं.
मोठी झालीत किं आपण घेऊन गेलो तरी चालते त्यांना.
होय.
आणि कस पावसाळ्यामध्ये गेल तर धबधब पण आहेत. परत धुक पडलेलं असते धुक्यामध्ये तर किती भारी वाटते माहतीच असेल तुम्हाला. परत तिथला सगळा परिसर हा हिरवागार होऊन जातोय
म्हणजे आपल्याला मी अजून तर गेलो नाही कारण माझी मावशी गेलेली मग ती मला म्हटली की अ जाऊन फिरून कधी तर म्हणून म्हणजे तिथं फिरण्यासारखं आहे भरपूर मग ती म्हटलेली मग तेच म्हटलं तुम्हाला आपण सांगूया म्हणजे आपण एकत्र गेलो असतो फिरायला म्हणूनच फोन केलता तुम्हाला की असं असं आहे तिथं माग आपण जाऊयात आहे
चालते की असं ऐकल ऐकल्यावरच दुसऱ्यांच्याकडन एक्साइटमेट
हा तेच की आणि माहितीय आता आता आपलं रोजचं जीवन हे धावपळीच तत तणतणावाचं असते ना
त्यातन एक चार दिवस विश्रांती काढायलाच पाहिजे स्वतःसाठी तरी वेळ
तेच की आणि त्या ठिकाणी जर गेलो तर आपलं म्हणजे जे पण काही टेन्शन असते ते आपलं दूरच होते पूर्ण म्हणजे आपल्याला कोणतं टेन्शनच येत नाही म्हणून आणि तिथं म्हणाय गेलं तर स्वच्छता ही चांगली आहे
हा आपल्याकडचे कसे स्पॉर्ट सगळे ते इंस्टाग्राम रीलस वर वगैरे फेमस होन ना माणसांनी गर्दी करून तिथं हे करून ठेवलंय सगळं
म्हणजे काय म्हणाय गेल तर स्वच्छताच हा नाही म्हणजे पूर्ण दूषित करून टाक पण त्या ठिक ठिकाणी गेलं की ते कसं एक निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणजे आपल्याला ते हे करते त्याच्याकड खेचून घेते असं ठिकाण य तेे त्याच्यामुळं कसं त्या ठिकाणी गेलेलं एक चांगलं आहे म्हणजे फिरायला गेलेलं
हो हो
परत आपल्याला म्हणजे तो निसर्ग पूर्ण हिरवागार हेण भरलेला आपल्याला अ अनुभवायला पण येणार
भदरदलर
आणि आणि काय जास्त जे जे ठिकाण आहे ते आपण फिरू पण शकतोय त्याच्यामुळेच आपण जाऊ ऊया एक दिवस फिरून ते नऊया
करूया मग आता प्लॅनिंग आता तरी मुलांच्यागळ्या शाळा चालू आता सुट्टी असेल तेव्हाच बघायला पाहिजे होय दिवाळीमध्ये
तर सुट्टी असेल
हो
त्यावेळेसच बघू आपण कारण त्या ठिकाणी म्हणजे हे माथेरान हे वरती अस त्याच्या खालीच अस हच हा आणि समुद्र खालच्या ठिकाणी म्हणजे त्याच्यापासून आठ आठशे मीटर उंचीवर ते माथेरान हे वसलेले आहे त्याच्यामुं आपण तिथं जाऊया आणि म्हणजे परिसर पण स्वच्छ आहे म्हणजे आपल्या पोरांना पण काय म्हणजे होऊ शकत नाही प्रदूषण मुक्त आहे ना ते कारण का गाड्या पण जाऊ शकत बघा की किती स्वच्छता असेल
कुणीकडे जायचं म्हटल्यावर मुलांचीच काळजी लागते
होय ते तर आहेच सोडा
च्या तब्येती बघडल्या की मग आपल्याला पण फिरण्यात काही इंटरेस्ट राहत नाही ना
होय होय त्याच्यामु जाऊया मग आपण
आपला सांला आहे
हा चालते जाऊया मग तुम्हाला करते मी नंतर
हा हा चालेल
ते ठेव मग
हा
हां बाय